एक मिनिट हं. मग आता शुभम कॉस्मेटिकमध्ये जाऊया की ग पाऊस कमी आल्यावर जरा. तिथन चांगलं पण भेटत तुला पाना हॅलो. हॅलो. एक एक मिनट ओ अग ती मधली साडी हॅलो
हा बोल.
हा.
तिथं काय बन्सीमध्ये महाग असतंय होय ग.
अ व्हय महाग असतंय ओ, व्हय महाग असतंय ओ आणि ते कुठं गॅरंटीच असतंय तिच्यात तुटतय लगेच मी चेन आणलेलो परवा तीस स रुपये घालून चीन आणलेलो.
हम्म
मे लय म्हणजे ते नवीन आल्यापासन कणी मी तिथंच आहे घेतोय ओ म ते कानातले तर लगेच तुटलेले आहेतचं.
आता मी कानातल घेतलोय की नाही मला दिल्या बघ दोनशे रुपयला. बघितलीस काय ते दीडशेला दिली.
चांगल आहेत.
चांगल आहे तुमचं. तेवढंच आहे ग तिच्यात काय बघाय लागल्यास चल घरला.
हाय अजून बघून तर ये जा. ये. हजारला कुडती च चार बघून तर ये जा कुडती.
जरा या या की गाडी घेऊन आमच्या घरापशी इथ जरा दोघी जण जाऊन येऊया इथं शुभम कॉस्मेटिक मध्ये. नाही तर मला तर द्या गाडी.
ए गाडी नस अगं गाडी नसते का खात माझी माझी गाडी री माझी.
हो सात ला येती की गाडी काय सांगताय? मी काकांची हो म सातला या कि ते दहावा
तेच सांगालोय सातला येऱ्यांत. कोणीकडे जायचंय सांग.
तिथं जरा शुभम कॉस्मेटिक मध्ये गेलो असतो हो. ते मयूर साडीवाली नाही काय तिथं आहे की आत. तिथ आत आहे हो हा म्हणजे सगळं मित्र ह
जनता बँक होती ही जी बँक होती बघ ते कुठ.
हा जनता जनता बँक जनता बँक जनता बँकच्या जरा खाली आलं क तिकडेच येत य हो. श्रावणी हॉटेलच्या तिथं.
तेच की तिथं आत.
हम्म तिथच हा ते मग मी दरवेळी म्हणजे मला लिस्टीप लागली बाकीच काय चेहऱ्याच लागलं तर मी तिथंच घेतो. हा ती त ते ब्रँड असते मग ते जरा सवय झाली आहे. मग तिथनाच घेऊन त उगाचगय शकते नको काय म्हणून
मग ही पण ब्रँडेडच दिते सोड मम्मीला आता लिस्टीपच पाहिजेलय?
होय ते तेवढंच घेणार आहे किती आणि जरा कानातलं बघतो म्हणत्यात तेवढंच की.
तेच की.
हा.
हम्म बघ कानातलं बघ चांगलं वाटलं तर. आता बाहेर हिंडून आलोय घराघर बघितलीस ना. मॅडम काय अता सकाळपासन दहा कॉल केल्या. गेलोच नव्हतो आज मी आ
शाळेत आज आलता नव्ह म्हणल.
तेच सांगालोय सकाळपासन गेलो नाय म्हणून दहा कॉल केलं तिनं.
व्हय ते काय काम चालू आहे तुमचं? त्यांना नेमक का?
आ
ते नेमकं काय काम चालूय म्हणलं सया करून जातायसा घरला. आं हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! मम्मी तीन मिनिटाचं राहिलं हॅलो येना कि ग हॅलो, हॅलो हॅलो. हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो!
काय झालं? कुठे गेला?
अगं, आवाजच ऐकू येईना. आवाज ऐकू ईना, बाहेर आलो बघ आता.
हा, हा, तुम्ही आत होतासा मग,
नाही ग, घरात गेल्यावर येते की रेंज, मजी आतल्या खोलीत गेल्यावर येत नाही.
हा,
हम्म, ते नव त्यो ड्रेस दाखवल
कुठला?
हॅलो?
आता दाकवून, लक्ष नाही माझ्या, तुला दाखवायच.
आणि कुठला घेऊन आला?
घेऊन आलो नाही, दीदीचाच हाय,
होय,
हम्, ते दाखवणार होतो, छान आहे, खरं पण
घ्या कि मग, शर्ट वन पीस असलं कीनी, तिच्याकडं, तर तो घ्या की, शर्ट वन पीस.
शार्टच, आहे ग तो, खरं पण ते आता, मध्ये आणलं नाही का, ते म साईडला असतं. काय म्हणतात, की त्याला लावल्या सारखं असतं नाही झालं ते, गोळ- गोळ लाल असला हाय तो सोन्याचा
तशामध्ये होय,
ण वरण असं, इलास्टिक टाईप, अ वरच्या साईडला आणि खाली पूर्ण झालर, टाइप, तसं हाय, मग ते घेऊ का मग नंतर तर, हा, मध्ये कसं, तिथे गेल्यावर कधी घालायचा हा, विचार करायचा. नाय -नाय
काय नाही, गोवा म्हटल्यावर कसं, कधी पण काय पण, कुठं पण घातलं तरी चालतय, तसं त्याच काही नाही. असं, हा
ते पण आहे म्हणा, काय केलं,
हा, ते पण असत, आणि पब- पब असतात कारण, त्यात तुम्हाला आता, तुम्हाला ते ड्रेस कशासाठी, घायला लावलेत. शॉर्ट ते पब साठी घ्यायला लावले आहेत. पब मध्ये जेव्हा, डान्स ला,
होईनाही,
हम्म, घ्या की हा, आणि ते, कानातला घेतलाय ते, कशावर घेणारा घालणारा?
ते, वनपीसला टाकायचं म्हणाल तो,
होय, एवढा मोठ! छोटसं घ्या की लय मोठी- मोठी घेऊ नका कानातली,
एकच, घेतलय तेवढं मी,
हम्म,
हम्म, आणि माझं ते, हे एक हाय मोत्यासारखं, ते घेऊ काय म्हणाल, तो मोतच कानातल असत्य बग,
हा,
ते -ते चाल चांग ते चांगलं वाटतंय ड्रेस वर,
होय
तुला फोटो टाकतो काय, फोटो टाकतो मी ते, ते घेऊ काय म्हण विच सांग अ सांग मला, घेच म्हटलीस तर घेतो.
सांग, नाही ते मोत्याचं म्हटलं क नाही जीन्स वरणी पण क नाही ते ना, म्हणजे ते असं छान वाटतंय.
निस्ता मोतीचच, निस्ता मोती बारकं मोत्यासारखंच हाय हा बारीक बारीक हायत मोती, मन्या मन्या
हा हा.
मग तेच म्हणालतो, घेऊ काय फोटो टाकतो मला नंतर न मला काय ते सांग. हय, हम्म, शाळेतनं आल्यावर काय खाल्लीस का नाहीस?
काय नाही खाल्लो अजून, उपास हाय, आता मम्मी म्हणत्या सांडगं तळून खा, मग ते नाही तर आता खायचं चिप्स
मग सकाळी काय नेली नाहीस डब्याला?
ते वरी असतय नै ते वरीचा नेलतो की, भात -ते करून वरीचा.
होय, आणि गुरुवारी चालतंय व्हय वरी?
हा, गुरवार च्या हला चालत्या वरी.
नाहीय वाडतं गं.
चालत्या हो मी सगळे चौकशी करून घेते, तसच घेत नाही काही नाही. अ शाबू चालतय, बटाटू चालतय, वरी चालत
अगं वरी हे तांदळासारखाच एक प्रकार हाय नवं.
हा मग आपण एकादशीला सुद्धा, एकादशीला तर भात खायचं नसतय तरी सुद्धा आपण ते रात्री च शिजवून खातोय.
तेच की वरीचा भात म्हणून. त रताळ बिताळ, रताळ बिताळ आणायचं.
त्या रताळ खात नाही मी,, रताळ मला ते असं मीठ तेल लावून मग चटणी मीठ लावून
बघे
असं खायाला
व्हय.
आणि ते रताळ तसंच जात नाही हो त्याच्याकडं बघूनच नको होत
होय?
एकदा, अ ते खिरापत, ते नसतय काय
हा. म्हणजे
तवा ते काय असतय? हा हादका,, त्याच्या वेळी ते नेलतं मी. सगळेजण. कोणालाच वळकलं नाही ते लवकर कायच ये ते,, आणि ते लवकर असं हम्म, आणि हलालतं खरं ते डब-डबा असा, म्हणजे जाड होतं नाई आवाज आला त वाळकं हा म ते ओळखत नव्हतं लवकर कुणाला.
कोण, काय, केलं तरी वळखत नाही ते.
व्हय? त्याचा सा म्हणजे त्याची साल काढून तेना असं नीट सगळं केलतं. तव्हा एकदाच खाल्लेलो. हम्म. तव्हा एकदाच खाल्लेलो फस्ट टाइम. आता कधी नाही खायला. हां
हम्म तेच की अगं मी आता, कवा माहतीे काय? आता उपास चालू असत्यात बघ ते जास्त श्रावण सोमवरच्या टायमाला मिळत्यात ना रताळ?
होय, आणि इतर टायमाला सुद्धा असतात कि ते आत गेल्यावर, भाजी मार्केट हाय कणी ते भाजी मार्केटला आतल्या साईडला गेल्यावर तिथं सुद्धा असत्यात की
व्हयं? मला वाटलं निसता त्यो उपास असत्यात बघ, वर्षाच एकदा श्रावण महिन्यात, तवाच मिळतात काय वाटलं.
हा, तेव्हा नाही मिळत, तेव्हा पण मिळत्यात खरं तवा जरा महाग लावत्यात
हम्म. तव्हाच बरं पडतयं उपास सतसं श्रावणातलं उपास जास्त असत्यात ना, महिनाभर असल्यासारखं फक्त बुधवार आणि गुरुवारच तेवढा करत नाही बघ, आणि शनवार सगळं उपास अस, हम्म रविवार पसनचं रविवार पसनं
चालूच, हम् पूजा पण करताय तुम्ही घरी?
शुक्रवारची श्रा, श्रावणातली, शुक्रवारची पूजा हम् तेवढीच की, आणि त्या दिवशी त्या महिन्यात तेक सा, ही एक काय बई एक वाढायची म्हणजे सवास
हा सवाशीन वाढायची, परत पोरी सुुद्धा वाढायच्या असतात ना त्या बारा?
नाही बाई, पोरी बिरी काय वाढत नाही, पोरं वाढतोय बघ पाच म्हणजे ते आमच्या सांगोड्यात च काय हे भेटकायचं आहे कण देवाच
हा हा तुम्ही पण बेटकरळ्याचचं आहे का काय?
सिद्धेश्वरचं, नाही सिद्धेश्वर आमचा देव आहे ना
हा, हा, हा
पोरं वाडायची म्हण श्रावणात हम्म, कुठला पण सोमवार. पहिला असूदे, दुसरा असूदे, तिसरा असूदे कुठला पण एक कुठला तर वाढायचं सोमवारी फक्त
हम्म, हम्म. कसपण चालतंय. आपली मर्जी असतीया म्हणजे पोरं वाढायची काय पोरी वाढायचा, आपली मर्जी असत्या. हा झालं? हॅलो.